हॅलो! ह हा दिदी माझं वैसं येते?
हा येते येते वैस येते तुझी ब
हा दिदी मी मसाले वांगेची रेसिपी सांगणार आहे.
हा सांग.
ह आपल्याला मसाले वांगे करण्यासाठी येना ना वांगी घ्यायचियेत.
हमम!
वांग्या वा आपल्याला वांग्याला ना, मध्ये दोन असं उभे एक आणि आडवं एक काप लावून घ्यायचं म्हणजे कापून घ्यायच त्याला.
हा ठीक आहे.
आणि आपल्याला कडईमध्ये-कडईमध्ये थोडसं पा पाणी घ्यायचं. त्या पाण्यामध्ये थोडं मीठ टाकायचं
हा!
आणि ती वांगी असतात ना त्यामध्ये ती-ते टाकायचं. जेणेकरून की त्या वांग्यावरच जे हे असतं ना त्याच जे त्याच्यामध्ये घाण पाणी असतं ना ते बाहेर ये त मिठामुळे
हं ठीक आहे.
हा ते मीठ आणि पाणी त्यामध्ये ठेवायचं आणि आपल्याला आत घालण्यासाठी ज मसाला करायचा अस तो ना तो कापलेला म मसाला करायचाय ते मसाला करण्यासाठी ना आपल्याला अ खो ओल खोबरं किंवा सुख खोबरं कोणतंही खोबरं चालेल.
बरं ठीक आहे.
हा आणि आपल्याला अ शेंगदाणे शेंगदाणे सुद्धा लागणार आहेत.
भाजलेले का असेच?
अ आपल्याला कच्चे लागणार आहेत.
अच्छा ठीक आहे.
हा आणि ते शेंगदाण्याच आपण बारीक असं कूट करून घ्यायचं. हा आणि अ ना नार नारळ असतो ना जो
हा
खोबर त्या खोबऱ्याला सुद्धा किस सून घ्यायचं. आणि त्या खोबऱ्यामध्ये ना अ चटणी मीठ आणि आपल्याला गरम मसाला असतो ना?
हा
गरम मसाल्याची पावडर सुद्धा मिळ जेम
हम!
गरम मसाल्याची पावडर आणि मॅगी मसाला असतो.
हम
ते सगळं त्यामध्ये घालायचं आणि त्यामध्ये तेल घालायचं
हम!
हा तेल घालायचं आणि ते सगळं असं मळून घ्यायचं.
बरं ठीक आहे. के अजून
मळून घेतल्यानंतर आहे ना? ते-ते सगळं आपला मसाला आहे ना त्या वांग्यामध्ये भरायचा.
हा!
अ तो वांग्यामध्ये भरला ना भरायचा आणि त्या आपण ज्यामध्ये काढलेलं अस त्यामध्ये थोडा तरी मसाला राहतोच ना
हो हो
त्यामध्ये थोडसं पाणी घालायचं आणि ते जसं जरा ग्रेवी केल्यागत करायचं.
हा
णी ओतून आणि आपल्याला एक कांदा चिरून घ्यायचाय
बर ठीक आहे कांदा कशासा ठी
आ आपल्याला वांग आपल्याला शिजवून घ्यायचं नाही का?
हा
हा मग आपल्याला त्यासाठी कांदा एक चिरून घ्यायचं एक पॅन घ्यायचं पॅन मध्ये कांदा तेल तेल टाकायचं आणि त्यामध्ये कांदा ओतायचं अ कांदा टाकल्यावर ना आपल्याला त्या कांद्याला ब्राऊनी ब्राऊनी कलर येईपर्यं ते छान अस भाजून घ्याय
ठीक आहे अजून
हा त्या कांद्याला ब्राऊन कलर येईपर्यंत भाजलं ना मग त्यामध्ये ती वांगी असतात ना आपण भरलेली
हा
हा ती वांगी त्यामध्ये घालायची आणि एक पाच मिनिटासाठी ठेवायची आणि त्याची वाफ काढून घ्यायचय हे का
ठीकये. वाफ कशात काढायची त्या कढाईतच काढायची ती का सेपरेटली
नाही नाही त्या कडई मध्ये आपण ज्यामध्ये कांदा टाकतो ना
हां
त्यामध्ये वाफ काढून घ्यायचं
ठीकये
हा म वाफ काडून घेतल्यानंतरये ना त्यामध्ये आपण म्हणजे अ मसाल्याचं ग्रेवच पाणी केलं होतं ना
हा
हा ते आपण त्या मसाल्याच्या अ ह्य अ आपण जे वांगी आता मध्ये फ्राय केली ना
हा
ते ते पाणी ना त्यामध्ये वोतायचं म्हणजे आणि एक पाच दहा मिनिटासाठी वांग आपल्याला आता वाफ वा आपण मगाशी एक वाफ वाफवून घेतलं होत. वाफून घेतलं होत त्यामुळे आता आपल्याला वांग्याला काही अ जास्त पाणी घालून शिजवावं नाही लागणार
हां
त्यामुळे त्यात थोडस ते आपलं ग्रेवचं पाणी टाकायचं आणि असं ठेवायचं मग ठेवल्यानंतर आहे ना एक उकळी निघ ते की
हा हो
हा एक उकळी निघली ना म आपलं वांग शिजून तयार होतं.
हा
हा आणि आपलं वांग शिजून तयार होतं मग आपल्याला ते अ आपण ते कशासोबतही खाऊ शकतो.
जसे कि
आपण ते भाकरी सोबत खाऊ शकतो, चपाती सोबत खाऊ शकतो.
अच्छा तुझ्याकडे अजून अशा आधुनिक रेसिपीज आहेत का?
हो आहेत.
को जसं म्हणजे तू हे सर्व घरी नव-नवीन पदार्थ सारखंच ट्राय करत असतीस का?
हो मी सारं म्हणजे सारखं सारखं ट्राय करते.
हम् हम! म्हणजे तु जे मला पदार्थ सांगितलीस ना? त्याच्यात असे पौष्टिक कोणते घटक आहेत? कि जे आपल्या शरीरासाठी योग्य अस तील
हो त्यामध्ये आपल्याला पौष्टिक घटक सुद्धा आहेत जसं-जसं की आपल्याला खोबरं, शेंगदाण.
हा
हा खोबऱ्यामुळे पण आपल्याला आपल्या शरीराचा फायदा होतो. शेंगदाण्यामुळे आपल्याला फॅट्स वगैरे मिळतात.
हो.
हा आणि ते आपण जी चटणी, मीठ घालतो त्यामुळे चटणीमुळे आपल्याला अं-अं-असं अंगात शक्ती राहते.
हो.
हो आणि आपण हो. हे मसाले टाकतो याच्यामुळे आपल्याला अ-ते मसाले आपल्याला चवीला सुद्धा छान लागतात आणि असं म्हण चवीला सुद्धा छान लागतात आणि ते शरीरासाठी सुद्धा आपल्या उपयुक्त आहेत.
हा मग तू मला अजून अजून एखादी कुठली रेसिपी सांगू शकतेस का ह्याच्या सोबत? वेगळी आजुन युनिक कोणती भाजी? त्याच्यासोबत नान रोटी असं काय?
हा ठीक आहे मी तुला मिल्कशेक वगैरे सांगू चालेल का?
हा चालेलं एक कोल्ड्रिंक सांग. आता उन्हाळा पण एवढा चालूय की माणूस गार मागतय.
हो ठीक आहे मी तुला मिल्कशेक सांगते मग.
हा सांग.
हा आपल्याला मिल्कशेेक करण्यासाठी आहे ना, मिल्कशेेक करण्यासाठी ना आपल्याला एक कढई घ्यायची
हम्म!
त्या कढईमध्ये आपल्याला अर्धा लिटर दुदु ओतायचं.
हा!
आपल्याला जर का घट्ट म्हणजे आपल्याला असं जास्त लोकांसाठी करायचं असेल ना? तर जेवढा आपण दूध घेतलय ना त्याच्या त्याच्या दुप्प टिन आपण दुपटीन म्हणजे त्या अर्ध पाणी घ्यायचं.
हा!
ते पाणी त्या मध्ये ओतायच आणि त्या दुधाला ना एक उकळी येईपर्यंत आपण हे करायचं, उगळी येईपर्यंत असं शिजवून घ्यायचं दुधाला.
हां!
त्यामध्ये आपल्याला अ, आपल्याकड अं व्हॅनिला फ्लेवर चॉकलेट फ्लेवर असं कोणतही फ्लेवरच हे असतं ना?
काय?
अ पावडर मिळते ब ती व्हॅनिला फ्लेवर, चॉकलेट फ्लेवर हा ती त्याम ती घालायची त्यामध्ये
हां
मिल्क व्हॅनिला फ्लेवरच का पावडर मिळेल ना.
हा
पावडर नसेल तर,
पावडर नसेल तर काय?
हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हा घ्यायचच. काय
हा थोडीशी रेंज मध्ये जा ह आता ये येते का बग हा येते येते बोल.
ओके आ काय ते
तेच मगाशी जिथ होतीस. ना तिथे जात.
हा ठीक हाय.